हॅलो! हॅलो
हा आवाज येतोय काय?
हा यालाय यालाय माझा यालाय काय?
हा यायला हा बरायस काय? काय नाय जेवण करायलोय
लवकर
लवकर करालोय मुलांचा डबायत
हा जिवलीच का नाय मग?
चहा पिला आता चहा बिस्किट खाल्लयं
होय
तू चहा पिलायस काय?
होय चहा पिऊनच कामावर हाय
कामावर हायस काय काम करतोस? हम्म
ते विमानचं पार्ट तयार होत्यात
होय
व्हय
काय नावय कंपनीचं?
कंपनीच नाव हेय इडस्ट्रीय इडस्ट्री
इंडस्ट्री मध्ये हायस व्हय?
व्हय
हा किती ते कितीय?
ते ती आपला म्हणजे टाइम नस ते आपल्या आपलं तेनी बोलवतील त्यावेळी येतोय ना
म्हणजे तसं कसं शिफ
व्हय आता लव लवकर जर त्यांचं काम आवरलं तर लवकर येतोय
हा
नायतर मग वेळानं येतोय
हा हा
हा मग अंकल ते न सगळे बरेयत नव्ह?
आहेत आहेत सगळी बरं तिकड तुझ मम्मी ते बरीय काय?
होा तू बर आहेस?
हा आहेा की मग काय टू व टू व्हीलर वरन जातोस कामाला
हो म्हणजे इथे झाले लांब नाही जवळ पाहिजे.
होय ह मग काय चालत जातस.
चालत नाही गाडीनच येतय खरंजे एक. एक दोन किलोमीटर आहे.
होय.
ह एवढं. बडं काय असं म्हे दहा वीस किलोमीटर नाही दोन तीन कलोमीटर आहे फक्त
दोन तीन किलोमीटर आहे व
हो.
म्हणला. त्रास आहे का कामाचा हम्म.
निवान एसीत बसून
निेवन ते एसीच बसून काम
हो हो त का साहेब मशीन आहे का नाही त्या मशीन ला का ना. ए सी लागते ना.
हा.
अ मग त्यामुळं त्यामुं ती एसीच लागते इथं.
होय हा तेवढीच मग तुझ्या आवडलास नाही तुझ्या
होय तू तू काय करते आज
मी घरीच असतोय ब्लाऊज शिवतेन.
तोय दुसरं काय काम नाही आहे म्हणजे नेवान बसून
निवांत.
हा हा मग त्यात काय? हो मग त्यात असं लले असंजे पायदन धोकत असतील.
नाही नाही तसच जरा दिवसभर बसल्यावर पाहती दुखतेत की
हा मग मग तू एकसारखं बसताय.
नाही तेवढंच एक ब्लाऊज शिवतोय एक ब्लाऊज शिवून काढतोय.
हा हा हा हा ह तेवढंच आहे तरी किती रुपये येतय त्याचा
तरी त्याचय एका ब्लाऊज ला दीडशे रुपये आहे की
हा. हा.
तुला किती आहे.
मला पेमेंट आहे कि इथ पंधरा वस हजार आहे.
हाय वय हा मग काय नाहीवत चालतंय गे.
हो त तुमचं पण भारी आहे घरात बसून नेऊ काम भार आहे ते
हा हा.
हो ना.
हा हा.
हा हां.
ठीक आहे चालते आणि काय मग
काय नाही नाही वाांधय.
हां. हा चालते हाच सगळी. आहेत सगळे बर आहेत तिकडं बरे आहेत कॅस
हो.
बरं चालते.
हा चालतय मग कधी येणार आहे मग इकडं
तिकड वय आणि एक आठ दिवसान बघूया येऊन जाणार
हा चालत या सगळीजण या
हां तुम्ही पण या सगळीजण आमच्या इकडं
हा येतो की मग असं फिरायतरी जाऊया की कुठ तर.
अ काढायची कि ट्रिप.
हा चालते की सगळीजण आपण जाऊया मस्तपैकी फिरून तेण येऊया.
हां चालतय की.
हा अंकलासनि तेन सांग तू पण. काय म्हणतात बघा आंकल
हा. चालते हा थोड्या वेळने. तुला फोन थोड्या वेळ ना करतो.
बरं बर.